ते
अग पाऊस चालू आहे का ग तुमच्या इकडे.
हो आहे की तुमच्याकडे आहे.
हो आता सुरू झालंय बघ.
हो आमच्या इकडे पंधरा दिवस नव्हता आता सुरू केलाय दोन दिवस झाले.
हा तसच. तसच तसच आणि एवढ्या पावसाच्या लोकांना लग्न बिघ्न सुचतात बापरे
हम् हम् हम लग्न कार्य का आता काय मा्गचा दोन महिने पाठी मग म्हणजे मे महिन्यामध्ये अधिक महिना होता. त्यामुळे लग्न कार्य नव्हती ना ते एक दीड महिन्यामध्ये आता एक बावीस जून पासून मुहूर्त सुरू झाल्यात. नवीन त्यामुळे आता सगळे कराय लागलेत लग्न. आता महूर्त आहे म्हणलं कशा ठेवायचं करून आटपतात ना लग्न. तुमच्या घरी कोणाचं होतं का?
अ हो अगं म्हणजे बघ ना आता अ म्हणजे आधी कसं होतं फक्त दिवाळीच्या नंतर तुळशीची लग्न झाल्यावरच लग्न असायची. आणि आता कधीही लग्न सुचतात लोकांना.
बरोबर बरोबर आमच्यात पण होतं आ तिच्या मुलगीच होत लग्न भारी केलं मस्त केलं त्यानी डोली वगैरे होती त्यांना नवरीची एंट्री झाली नवऱ्याला पण घोड्यावरन म्हणजे आलेलं नवराचं प आणखी प्री वेडिंग पण खूप छान केलत बघ चोवीस जून ला झालं लग्न मी पण सहभागी होते. आणि चार ते पाच दिवस म्हणजे हे होतं फंक्शन सुरू होतं हळदी कार्यक्रम म्हण मेहंदीची रसम म्हण संगीताचा
तुझ्या पक्षी बिकक्षेलाच नैसर्गिक वातावरण वाटते पक्षी बिक्क्षी मस्त ओरडतात.
आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आवाज असणारच की पक्ष्यांचा
हम्म हम् हम् हम् अगं म्हणजे माझ्या एक मामी हायत्या. आणि आता म्हणजे मामा मामाच्या मुलीच लग्न झालं. आणि त्या लग्नात म्हणजे कसं ते मामा खूप श्रीमंत आहेत बघ. आणि मग आता परत एक मावशीच्या मुलाचं पण लग्न झालं मग ते मामा श्री म्हणतायत म्हटल्यानंतर त्यांनी सगळं व्यवस्थित केल जिथलं तिथे पण श्रीमंत जरी असले तरी ते काय असं म्हणजे स्वतःचा पैसा कुणाला वाटून थोडी ना देणार आहेत. म्हणजे नॉर्मल स्वतःच्या मुलीची हावस निवस केली पण म्हणजे बाकी सगळ्यांना आता आहेर वगैरे असतात ना तर नॉर्मल केलं समजा दोन एक हजार रुपये दोन एक हजार रुपये असे दिले सगळ्यांना समजा ते देत असतात ना घेतात ना पुतण्याला वगैरे भरपूर लोकांना ड्रेस कपडे वगैरे करतात त्यावेेळेला आणि मग माव मावशी मुलाचं कस मावशीची परिस्थिती म्हणजे आपलं अस मिडल क्लास सारखी लोकांच आपल्या सारखी म्हणजे आणि मग त्या मावशींनी काय केलं माझ्या अ म्हणजे ते मामाश्री म्हणता येत म्हणून मग त्यांना पाच हजार रुपये कपड्याला दिले आणि अजून एक मामाचा मुलगा आहे त्याला पाच हजार रुपये दिले आणि एका मामाचा मुलगा आहे. तर ते मामा माझे वारलेले आहेत बघ तर तो छोटा आहे तर मग, मावशीने त्याला दोन हजार रुपये दिले. तर मग मा मावशीला काय वाटलं की, दोन हजार रुपयात आता लहान मुलाचे कपडे येऊन जातात असा विचार केला तिने पण ती मामी लगेच रुसली फुगली बाई का तर मग सगळ्यांना पाच पाच हजार रुपये दिले आणि आम्हालाच दोन हजार रुपये दिले. खरं बघितलं तर नंदेवर कुणाचा हक्क असतो का
हम्म असं होत तर लग्न कार्य असलं की, म रुसवा फुगवा हा होतोच. आमच्या पण घरी अ माझ्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्यान केलेला खूप मोठ्या झालेलं फंक्शन आमचं लग्न कार्य म्हणजे एवढं मोठं झालं नव्हतं एक पन्नास व्यक्ती मध्ये झालतो कोरोना म लग्न झाल्यामुळं आणि डोहाळजेवण मोठ्याने केलेलं एक दीडशे माणसांचं जेवण केलेलं आणि खूप भारी फंक्शन झालं मला वाटतेय माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणलस तरी चालेल कारण खूप छान पद्धतीने ते डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केलेला अ परत अ डेकोरेशन केलेलं सगळं जेवण बनवलेलं आणि मस्त ते शोधायची पण असते ना पेढा की बर फी ते पण फंक्शन खूप भारी झालेलं आमचं.
अच्छा. अगं म्हणजे अ हां आता पण म्हणजे माझ्या काकाचं लग्न होतं ते रुसवा फुगवा तर असतोच बाई. खूप लोक नाराज होतात म्हणजे कितीही करा काहीच उपयोग नाही माझ्या अ काकाच्या मुलीचं लग्न होतं त्यावेेळेला बघ अ म्हणजे माझे दुसऱ्या काकाचा मुलगा हो ता म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर भाऊजी म्हणजे माझे तर त्यांचं काही म्हणणं नाही पण मग बाकीच्याच त्यांच्या अ म्हणजे काय म्हणता येईल ब बहिणी म्हणजे माझ्या भावाचच दुसर चुलत भावाचं म्हणनं कि अ म्हणजे बा मुलांच्या तिकडच्यांना असं ए सी च्या रूम वगैरे करून दिल्यात आणि खूप आवाज येतोय ग.
हां बोल आता येतोय का?
नाही आधी येत होता आणि मग तेच की त्यांना ए सी च्या रूम करून दिल्यात आणि मग आम्ही मुलीकडचेत त म्हणजे आणि आण आपण समजून घ्यायला पाहिजे ना, आपण मुलीकडचे म्हणलं आपणच समजून घ्यायला पाहिजे ना. पण ते तसं नाहीये ते लगेच रुसले की आमच्या जावयाला काय ए सी वगैरे माहीत नाही काय त्यांच्याकडे घरी तर रोजच ए सी आहे आणि परत मग मला बी त्याच्यात इन्वॉल्व करून घ्यायला लागले की तिच्या पण घरी ए सी आहे, तिला काही ए सी माहीत नाही का? मग तुम्हाला नव्हती करायची कुणासाठी तर ऍटलिस्ट म्हणजे दोन जावयासाठी तरी करायची ना आणि आमचं त्याच्यात काहीच म्हणं नाही पण च आम्हाला घेऊन भांडण चाललंय.
आमच्याकडं म्हणजे कसं अं साखरपुडाचा जो समारंभ असतो ना हा अ तू खूप मोठ्याने के करतात मुलीकडे असतो साखरपुडा आणि मग अ ज्या लग्न म्हणजे नवरा बघायला येतो ना नवरा नवरीचा कार्यक्रम होतो तो बघण्याचा आणि मग त्याच्यानंतर काय होतं अं नवरा म्हणजे सुपारीचा अ सप सुपारी फोडली जाते लग्न फिक्स झालं की आणि मग जास्त अ करून मुलींच्याकडे साखरपुडा असतो त्यामुळ काय होतं खूप खर्च होतो मुलींच्याकडे साखरपुड्याचा पणं, पण लग्न कार्य हे मुला कडे कडे असंत असं असतं आमच्याकडे आणि लग्नाचा खर्च म्हणलस तर जास्त त होतो आणि कोविड मध्ये आमच लग्नं झाल्यामुळें थोडाफार खर्च वाचला थोडा अ पण एक हाऊस मौज असते ना ती झालीच नाही त्या होय
हो ग ते होत माझं झालं होतं माझं पण कोविडच्या नंतरच झालेलं आहे माझं त्याच्यामुळे काही नाही समजा तेव्हा काही नव्हताच नामो निशान नव्हता कोविडचा सगळं जिकडे तिकडे वॅक्सिन घेऊन झालेल्या होत्या.
अच्छा अच्छा आणि आमच्याकडे मग छोटे छोटे फंक्शन पण असतात बारशी म्हणुन अ लग्नसभारंभ साखरपुडा डोहाळे जेवण मुंज अ परत अ अं म्हणजे अ देवाला वगैरे जाऊन अभिषेक घालायचा.
हो अगं आमचं आमच्या इकडे पण हे सगळे कार्यक्रम असतात म्हणजे तिकडे थोडस पश्चिम महाराष्ट्र त्यात अ गेले की हे सगळे कार्यक्रम इकडे म्हणजे खूप अ अ याण साजरा करतात मोठ्या पद्धतीन मोठा सेलिब्रेशन वगैरे ठेवतात ते. तर माझ्या मुलाच देखील त्यांना खूप छान केलेलं माझ्या सासरच्या लोकांनी म्हणजे माझं डोहाळ जेवण होतं ड तेव्हा नवीनच आलेली होती पद्धत त्यांना खूप चांगल्या प म्हणजे प्रकारे साजरं केलं ते म्हणजे पूर्ण गाव जेवण वगैरे दिलं होतं आपण तरी एवढं करत नाही ना पण त्यांनी केलं होत.
आमच्याकडे पण हे करतात अ म्हणजे देवाचं वगैरे जर बघ चक्र वगैरे द्यायचां असेल तर तो पण कार्यक्रम खूप मोठ्यानं होतो. म्हणजे बकरे वगैरे दिलं जातं तीन वर्षातन ताईबाईची जत्रा असते परत बकर देतात देवाला अ घोडे घोडेस्वर म्हणून देव आहे तिकडं जातात. सगळ्यास अ म्हणजे भावकीला वगैरे सगळ्यांना बोलवून ते अ जेवण दिलं जातं अशी पण पद्धत आहे.
हम्
हे पण कार्यक्रम खूप मोठाने होतो.
हो अगं म्हणजे आमच्याकडे पण ते बोकड कापायचं वगैरे म्हणजे काहीतरी नवस वगैरे बोललेला असतं. किंवा मग जावळचा पण बोक ड बोकड करतात मग ते सगळ्यांना बोलवतात पाहुण्या राहण्यांना आताच माझे मिस्टर तर आताच रविवारीच जाऊन आले बग त्यांच्या मावशी तिकडे होता कार्यक्रम मग तिकडे जाऊन आले ते आणि म्हणजे सगळ्यांच्याच असतात जवळपास आणि माझ्या नंदेच्या घरी तर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो कार्यक्रमाला तर त्यांच सात सात बोकडे असतात एका जावळाला सात बोकड्यांचा कार्यक्रम असतो म ते सात बोकडे कापतात आणि जेव्हा त्या बाळाचं जावळ काढतात ना त्या त्या बाळसोबत आईचं सुद्धा जावळ काढतात. म्हणजे पूर्ण टकली करून टाकतात आणि त्याला काळा कपडा बांधतात पूर्ण डोक्याला
ओके ओके आमच्याकडे असं नसतं खरं आमच्या इकडे लग्न समारंभामध्ये पाच सात असं ठरलेलं असतं किती द्यायची ती बकरी दिली जाते. आणि मग लग्नाच्या कार्यामध्ये मटणाचं जेवण असतं. आणि मग त्यामुळं लोकसंख्या पण भरपूर वाढते लग्नातमध्ये आमंत्रण जास्त होतात कारण मटणाचे जेवण म्हटलं क खूप सारे लोक येतात जेवायला असं पण होतं त्यामुळे अ हा लग्न कार्य हे खूप खर्चिक होत आमच्या बाबतीत आणि हळदीचा कार्यक्रम पण तसा खूप मोठ्याने होतो कारण देवाला गोळ वगैरे काढत काढला जातो हळद लावली जाते. आणि गुगलचा पण खर्च खूप होतो मला वाटतं आणि मग शेवटी डीजे वगैरे लावून हळद ते नकाढतात त्यामुळे ह हे पण हळदीचं फंक्शन पण खूप मोठ्या प्रमाणात होत असतं.
नाही ग आमच्या इकडे तरी अशा पद्धतीने लग्न अजिबात नाही साजरा करत म्हणजे आपले जसे टीव्ही म वगैरे लग्न दाखवतात तशा पद्धतीनच साधे सिंपल किंवा मग चांगलं श्रीमंत असतील तर अजून चांगलं सजावट गरे चांगली करतात किंवा अजून हाऊस न्यूज करतात पण अस म्हणजे बोकडाचं जेवण वगैरे असं तर अजिबात नसतं गोड जेवण ठेवलेलं असतं हा मग गोडमध्ये पण तुम्ही काहीही बनवू शकता मग कोणी बफे टाईप ठेवतं किंवा मग अजून अ भरपूर काय काय असतात ना प्रकार तर ते प्रकार जास्त वाढून ठेवतात आपण मटन वगैरे असं अजिबात नाही ठेवत लग्नाच्या वेळेला तरी
आमच्याकडे आता खूप ट्रेंड आलाय कुणा कुणाचं लग्न जास्त मोठठ्यान होतं काय होतं कारण कारण मध्यमवर्गी कुटुंबाला हे परवडत नाही त्यामुळे
अगं तुझा आवाज नाही येते कुठे गेली
तसाल ते पण आता ट्रेंड आलाय हॉलला लग्न करायचं दारात करायचं परत असं फंक्शन करायचं हळदीचं मोठं करायचं संगीताचा कार्यक्रम कार्यक्रम करायचा असे सगळे कार्यक्रम करत असतात त्यामुं अम म्हणजे हे फार खर्चिक होत त्यामु पण मध्यमवर्गीय कुटुंबाला हे परवडणार नाही आहे कारण आज काल सगळे लोक करत असल्यामुळे अ म्हणजे हे लग्न कार्य मोठ्या त्यामुळे सगळीच लोक एकमेकांच बघून पण करत नाही पण आपल्या किशाला परवडणारच आपण करावं असं मला वाटतं
हो बरोबर आहे तुझं नक्कीच आणि माझ्या मुलाचं पण जावळाच कार्यक्रम बाकी आहे बघ म्हणजे तो लहान असताना त्याच जावळ आम्ही तस काढून घेतलं पण सासूबाई म्हटलं कि एका वरे केस बांधून ठे त ज जेव्हा आपल्याला होईल तेव्हा आपण मग तो कार्यक्रम धरू समजा पण म्हणजे ते पण चांगलं नसताना असं म्हणतात की जावळ जास्त दिवस ठेवलेलं घरात चांगलं नसतं म्हणून मला असं वाटतं लवकर कार्यक्रम करून टाका पण त्या म्हणतात की तुझ्या म्हणजे माझ्या नवऱ्याच पण लग्ना वेळेच कार्यक्रम केलेला जावळाचा लग्नातच कार्यक्रम केलेला तर मग त्या म्हणतात तसंच लग्नाच्या आधी थोड्या दिवसांनी आपण काहीतरी कार्यक्रम करून टाक कोणी नंतर त्याच्या लग्नाचं बघू मग
आमच्याकडे काय तसं नसतं आठव्या महिन्यात मुलाच जावळ काढलं जातं तो पण कार्यक्रम मो होतो अ पाच भांडी घेऊन तो कार्यक्रम केला जातो मामान कात्री लावून एक बट कापायची आणि मग मग ते बारस हो जावं काढलं जातं आणि त्यानंतर आमच्या बा पण वाढदिवस पहिला वाढदिवस पण खूप खोट्या गेला हॉलला वगैरे केला सगळ्या लोकांना आमंत्रित केलं आणि मटणाचं जेवण आम्ही केलेलं म्हणजे असं बण हॉटेल म्हणजे हॉलमध्ये ते बप्पे पार्टी सारखे आम्ही तो कार्यक्रम केला खूप मोठे मोठा कार्यक्रम झाला आणि खूप असे गिफ्टस पण आलेले बाळाला आमच्या भारी वाटल त्यावेेळेला पण
अच्छा अच्छा नाही पहिला वाढदिवस म्हटलं की सगळेच आजकाल जोराने साजरा करतात ठीक आहे चालेल आपण बोलू यानंतर
दिवसा हा ट्रेंड झालाय तो वाढदिवसाचा त्यामुळे सगळेजण पहिला वाढदिवस खूप मोठ्यानेच करतात चालेल छान वाटलं तुझ्याशी बोलून फंक्शन बद्दल
चालेल ठेवू का मग
ओके बाय
बाय बाय